हम्म चालय बघा जेवण तुमचं?
हम्म. जेवण नाही, आता जरा भेळ रगडा खाल्लो.
अरे बापरे! मग काय जोरात आहे.
होय माहेर राहिल्यावर चालूच असतय
हा हा.
दुपारी जरा भजी खाल्ली होती.
हां..
अजून स्वायपाकाची काही तयार नाही, आत्ता आलेत काकी आता इथून पुढे निवांत.
हा हा. आमचं पण जेवन झाल आ
इथं आल्यावर काय ग झाला स्वयंपाक हा माहेर तिथं सासर. असल की ह्या टाईमाला
हा..
नाही जेवण करायचं की जेवण लागतय.
हा नाही खर तुमच्याकड नसलं.
निवांत म्हणजे?
म्हणजे तुम्हाला करायला लागेत नसलं ओ
नाही नाही, माझ्याकड नाही काक
हा हा
म्हणून म्हणलं करा कॉल.
अ.. तिच्यावरून तिन फोन हातातच घेऊन, बसल्या सोडा त्या.
हा
दुपारी पण मी दोन. ते सबमिट झाले मग मी तिच्यावर प्राईस. नाही त अग झिरो सेकंदाचा हे व्हायला नको, ग्रुपवर न कोणाचा तरी नंबर घेऊ म्हटलं ग्रुप वर कुणाला तर करायचा.
हा हा..
हम्म हम्म ना.
काय नाही
आम्ही शेंडवेची भाजी केल्या. तुम्हाला माहित आहे, शेंडवे
नाही हो, शेंडगे ऐकून माहितीय.
ऐकून माहितेय का, असं कवळी कवळी. पान असतात बा तेची अशी, देठ आणतात कवळी कवळी त्या वेलाची.
हा
आणि जास्त कांदा ती भाजी आहे, त्याच्या डब्बल कांदा घालायला लागतोय.
मग ते घोळची ना
घोळची नव्हं वेल असतय हेच बघा असं.
वेल असतोय म्हणजे रानातच उठते का ते?
हा राहणार या पावसाळ्यात दिवसातून. मग असे बरेच भरपूर उठते ये ते मग असं ते कवळ्या वरवरले शेंड शेंड काढून आणते.
हा हा.
आणि कांदा जास्त घालून जरा चटणी घालून असं करते.
हा हा
छान लागत्या, तेल जास्ती घालून.
आलो तिकडे पोर आहेत सगळ्यांना कावा. सगळ्यांना घरला घाल
मग त्यात काय कांदा घालून केलाय.
हम कांदा कांदा जास्त घालायला लागत जेवढी भाजी आहे त्याच्यापेक्षा जास्त कांदा लागततय.
डाळ कूट.
डाळकुठ घालायच नाही त्यात, कांदाच घालायचा जास्ती नुसता. आणि तेल जास्त घालायचं, आणि चटणी जरा उगज घालून करायचं.
हां हां.
हम्म
आणि आमटी कशाची केला.
आमटी आमटी केल्या ती वरण्याची इरड काढत नाही आता. वरण्याला असं मोड आणून
हा हा.
हम्म. हा वरण भिज, वाळी वरण भिजत घालत्यात. आणि, मग त्याच पाणी तु कणी, त्याला असं मोड येते मोड आले कणी. असं गरम पाणी घालायचं त्यात, तिची टोपणं निघतात वरची ते टोकणं. काढून मग कांदा घालून. कुट घालून अशी आमटी करायची.
हा हा.
म्हणजे एक वरण्याची आमटी
हा हा
तशीच चव लागते, त्यालापण.
हा हा.
आता पावसाळ्याला ते बरं पडतंय आता, पावसाळ्याला वरण नाही म्हणजे त्याची आमटी. मोडाची डाळीची.
हां. मोड्याच्या डाळीची आम्ही, पण करतोय तेची.
हम्म आता पावसाळ्याला आमटीला ते दुसरं काय आहे वरणां नाही आता.
हा
हम. काय रोज टेन्शन तेच येते, काय करायचं आणि काय नाय.
काय करायचं होय. आणि सारखं ते एकच, एकच नको वाटते ना. हा.. जरा बटाटा डाळ करायचं.
करतोय तसं पण मग कधी कधी, ते बटाटू कसं गुळमाट लागतंय लै.
हां.. कसं करायचं बटाटा आणि डाळ. डायरेक्टच फोडणी घालायची, लसून चालायचं. लसूण थोडा कांदा फोडणी घालायची आणि. तिखट जास्त घालायचं, आणि एकदमच ते बटाटू चिरून आणि डाळ एकदमच घालायची शिजायला. मग त्यातच ते असं, उतरून डाळ पण त्यातच शिजते छान होते ते आमटी. ह आधी कस करतो होतो मी अ डाळ आणि बटा बटाटू वेगळे शिजून घेतो, त्या नंतर फोडणी घेत होतो. खरं कस ते बटाटू शिजताना ते नाही ना ते, तिखट मीठ ओढून घेतलेलं, ते छान लागते ना.
हा हा हा.
नंतर नाही, आता असं सगळं मिक्सच करतोय.
हा हा आम्ही म्हणजे, असं बटाटू कर आमची आई करायची म्हणजे असं. बटाटो भाजून त्या डाळ मसूरची घालून, कांदा घालून करायची, लसून काय नाही, कांदा घालायची.
हा हा.
आणि बटाट्याची आपण पिवळी भाजी करतोय ना, तसं जर मिरची नसल तेल तर आपली साधी चटणी असते ना, ही मसाल्याची ही घालून पण करत्यात एक एक जण.
करत्यात काय?
हा करत आम्ही कधी केलं नाही, खरं करत्यात तसं पण.
करत्यात काय, आणि ते उपवासाला पण करतात बघा, बटाटू असं शिजवून घेतात, आणि मग त्या शेंगदाण्याचा. कूट मिरच्या चिचून घालून, ते पण छान लागते.
बटाटा शिजवून घेतात शिजवून घेताय का तुम्ही?
हा म्हणजे आमची मम्मी करते अशी बटाटा शिजवून घेते आणि कुसकरते अशी बारीक त्याला.
हां हां.
आणि तेलात ळ घ वरून त्याच शेंगदाण्याच कुठ आणि तेवढंच पांढरवत असं म्हणजे असं जरा घटबी नाही नाही. मिडियम मऊ असत, हा रबरबीत. आणि ते नुसता खायला पण चांगलं लागतय.
छान होते आम्ही बटाटा शिजवून घेत नाही आहे चिरून आहे ना हां. चिरून फोडणी देतोय तसं म्हणजे सगळं घालतोय फक्त आमच्या इकडे हळद वापरत
हा नाही का हा. मग आमच्या इथे पण संकष्टी वापरत नाहीत म्हणजे असंच बाकीच्या दुसरे
हा हा.
हम्.. हम् मी ते वाटी घेन तसंच खात काही सांगत नाही त वाळच खातई चमचात ना मस्त लागतेय आवो. हा गरम गरम खूप, प्यायला मस्त वाटतय. हम्म सोखवाणी
ते सानूच्या घरला गेले दूध आणायला जा लवकर किटली घेऊन. नको म्हणत्या मग काकी क दूध बंद केल्या. हा हा मग ते गेलेय बघ खाली तिकडं हां मग आणि,
हम्मम.. आणि काय नाही बघा, निवांत मग तुमच्याकडं.
आणि वात बसलोय बघा पोरं हिंडायला लागल्यात खेळाला तिथं वहिणींचे मुलगा ते हाय नाही तिथं कुठे दुसऱ्या गल्लीला गेल्यात, हे आमचं बारका आहे हो अजून काय कळत नाही. पळतंय ऊन नुसतं रस्त्याना म्हणून ते आईला म्हंटलं त्याला आणून जा म्हणून
हा हा एक झटपट शाबू मिळतात तुमच्याकडं?
होय मिळते की खर चव लागत नाही हो.
नाही.
नाही चव लागत ते ते केल्या के केल्या केल्या ते गरम खायला बरं गार शाबू जरी म्हणजे हे आपला मोठा शाबु गार झाला तर खाल तरी ते चव लागतोय जरा का होना तसं पूर्ण त वडाप येतोय म्हणजे, मी कधी आम्ही. केलं नाही आम लग्नांच्या ते आमच्या काकीने एकदा केलं तेव्हा काही गरम गरम खाल्लं होतं. परवा दिवशी शाळेत एका मुलगीनं शनिवारी डब्यातून आणलं होत ना. आणि मॅडम बघा की तिखट झाले म्हणजे, तिला संपव म्हटलं ना खाईना ती. तिखट झाले तिखट झाले मग चमच्यानं जरा खाऊन बघितलं तर तिखट होतं ते. तिखट होतं म्हणजे, तर गार झालत शाबू असं चबरात लागालता चव लागला नाही.
आणि याच्या मला पण ऐकून माहित आहे बाकी कधी करत नाही. असतय ते कधी तर असं म्हणजे अ मी काल काक् म्हणाल डब्याला घालायला बिजत वेळ झालतय खर तासवरतलं लगे भिज
होय आपलं बसतोय आम्ही कसं करतोय अ रात्रीच जर लक्षात नसलं की उठल्या उठल्या आंघोळ करून पहिले फिसत घालायचे.
हा मग मी पण होय रात्रभर भिजत घातल कि नाही लयु गीच होतेय आवो.
घिचवतोय आणि असं सुट्टा होत नाही तो.
हा
हा त्यापेक्षा ते असं हेचं पोट दे सकाळचे हम्म आणि ते चांगलं पण लागतय ते हम्म.
होय.
हम् हम. आणि, ते कस शाबू आणि हे मधे काय जरा गार झालं त खरं खऊच वाटत नाही.
खावा वाटत ना उपाशी राहिलेलं बरं उपवासा दिवशी खर ते शाबू नको पित्त हो
नको ते असं उलट्याच येत्या त्या थोड्या वेळान हम्म. अ तुम्ही बटाटो शिजून घालतासा शाबूत?
हा परवा दिवशी संकष्टी मागती झाली बघा आत्ता परवा तेव्हा शिजवून म्हणजे, बटाटा शिजून फोडी करून घातलं होतं
हा
म्हणजे कायमासच चिरूनच घालतो त
हा
तुम्ही सांगितलं तसं शिजवून घातलं छान झालं ती पण.
झालं. ते हेचा टास्क सांग लावा व्हलिडेशनच.
संपलं.
संपला. ते ते व्हॅलिडेशनच्या टास्कला त्या स्वप्निल सरांनी मेसेज. त्या साक्षी मॅडम त न टास्क संपला आणि मेसेज करू नका आता.
होय मग आता यायचं बंद झालं का?
हो यायचं पण झालंय दुपारपासून ह म्हणून बरेच जणांनी हे केल त. तर नाही तिने आता मेसेज केलाय टास्क संपलाय मेसेज करू नका असा.
मग आपलं ट्रान्स्क्रिप्शनचं काय झालंय काय माहित.
ट्रान्स्क्रिप्शन अजून काय ते पण सपलं असणार ते आणि ते का वेगळं कुठे होतं एक सारखंच होतं
होय या होय खरं आमच्या काकीना मगाशी ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क आलाय. डेमो फक्त पूर्ण केलाय हा पुढ तो काही आलं नाही फक्त डेमो पर्यंतच पूर्ण झालंय.
हा आणि तेथन पुढल
पुढ मग अजशी तुम्हाला मी विचाराय कॉलं नव्हता झालंय बघा ते.
हम्म नाही डेमो त्यांचा. पहिलंच डेमो पूर्ण केलाय आलाय ते कुंदन काकीन. आणि ते रेकॉर्डिंगचे टास्क आलेत, कणी आता मराठी.